कशाचं?
नमस्कार! मी पण मज्जेत आहे, तुम्ही कसे आहे.
मी पण चांगली आहे. अ मला तुमच्या सोबत पाणी विषयवर हा टॉपिक वर थोड डिस्कस करायच होतं, पाणी हे आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहे.
खूपच महत्त्वाच आहे, जेवढं मान जसं की मानवी शरीराच सुमारे अ सात ते सात सात आठ सत्तर ते ऐंशी भागात पाण्याची बनलेली आहे.
बराबर पाणी हे आपल्या जीवना म्हणजे जीवणाची कल्पना पण करू शकत नाही, एवढं गरजेचं आहे आपल्या साठी पाणी.
आणि पाणी केवळ आपली तहान भागत -भागवत नाही, तर शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि दैनंदिन कामे अ जसे की सुरळीत पार पाडण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे, हे पाणी.
हो हो, आणि पाणी हे आप आपण गरजे पुरतंच आपण पाणी वापरायला पाहिजे, आणि जेवढं लाग-लागेल ग घरामध्ये तेवढं पाणी आपण वापरलं पाहिजे, कारण रोज आपल्याना पाणी हे उपयोगी पडतो पण पाणी हे अशी वस्तू आहे, म्हणजे की ती आपल्याना म्हणजे, आपलं जीवन त्याच्या म्हणजे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. पाणी स्वच्छता
हा, ते पण आहे. आणि पाणी म्हण- म्हणतात ना, खूप लोक म्हणतात की पाणी हे जीवन आहे, खूपच म्हणजे खूप बरोबर सांगता की पाणी हेच जीवन आहे, कारण पाणी नाही राहिलं तर आपण जगू नाही शकत.
आणि पाणी आपण आता घरामध्ये कपडे धुण्यासाठी, ब्रश करण्या साठी, आंघोळी साठी किती फार गरजेचें आहे. पण आपण आपण ये ना छोट्या छोट्या बालका पासून त्यांना अं सवय लावली पाहिजे, की पाणी हे कसं वाचवाव. आणि पाणीचा उपयोग किती, करावा म्हणजे हे खूप महत्त्वाचे आहे. आणि आतापासून आपण म्हणजे छोट त्या बालकांपासून आपण जर सवय लावली तर, खूप पाणी वाचू शकत. जेवढं सांडेल तेवड पाणी वाचू शकत कारण, आपल्यांना भगवानाने हे खूप अमूल्य म्हणजे एक संसाधन दिलंय.
हा ते पण आहे, आणि कस आहे. पाणी पण खूप गरजेचं आहे ना, आपल्यासाठी म ते आपण त्याच्याने आपलं केवढं कपडे धु- धुतो. मग भांडी घासतो, पाणी पि -प्यायला पाणी लागतं, आंघोळ करायला पाणी लागतं. ते किती महत्व आहे, जीवना मध्ये.
हो, आणि पाणी म्हणजे आपल्या जीवनासाठी ते खरे मूल्यमान वास्तूय पाणी शिवाय आपलं जीवनच नाही. आणि पाणी राहील तर, आपण जगू शकेल. आपण आपल्या जीवना मध्ये अ पुढे जाऊ शकेल. बराबर आहे की नाही
बरं बरं एकदम बरं बर कसं शरी शरीराचे तापमान पण नियंत्रित ठेवते आणि घामाच्या माध्यमातून पाणी आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते त्याच्यामु पाणी पिल्याने परतच खूप म्हणजे लोक पाणी वाजवत नाही खूप पाणी वेस्ट करतात पण वाचवायला पाहिजे कारण आजकालच्या युगामध्ये पाण्याची खूप टंचाई केली पाहिजे
आणि घरामध्ये आपण पाणी सांडतो ते पाणी सांडलं म्हणजे आता भाजी आपण स्वच्छ करतो ते पाणी म्हणजे हे पाणी आपण बगीच्यामध्ये आपल्या घरामध्ये बगीचा असेल अ त्याच्यामध्ये आपण ते पाणी टाकू शकतो म्हणजे त्याच्याने खूप मोठा उपयोग होऊ शकतो ते पाणी वायान ज जाण्याचा म्हणजे खूप फायदा आहे
हो कारण कसं आहे पाणी वाचवलं तर दुष्काळ येणार नाही आणि दुष्काळाला पण पाणी वाचवेल वाचवलेलं राहील तर मग आपल्याला कळणार नाही की दुष्काळ कधी निघून गेला त्यातमुळे पाणी भाजवायला पाहिजे हम् आणि कसं आहे अ लघवी आणि घामाच्या स्वरूपात त्यांना शरीरातील टाकाव आणि विषारी पदार्थ बाहेर टाकायचे टाकण्याचे पाणी हे काम करते
हो म्हणजे आपण खूप दिवस झाले म्हणजे खूप दिवसांपासून पहिले आता आपल्या गावामध्ये कुवा असायच्या त्याच्यामध्ये पाणी पहिलं पहिल्याच्या काळात किती पाणी असायचे पण आताच्या आता आमच्या गावामध्ये पण कोय पण सर्वकडे सु कलेले कुवा म्हणजे पाणीच नाही आहे कुवामध्ये
आणि आता तर ससा नदी नाल्यांना पण पाणी राहत नाही वर्षभर टिकवण्यासाठी पाऊस पण यायला पाहिजे पाऊस
हो आणि म्हणजे तेच आपण रोज पाण्याचा वापर करतो ना आपण अनेकदा त्याची नासाडी करतो म्हणून बरेच लोक नळ चालूच ठेवतात आणि गरजेपेक्षा जास्त पाणी वापरतात
आपण कपडे धुतोत पाणी जे असं कपडे धुलेलं ते पण ण झाड वगैरना टाकलं पाहिजे त्यांच त्यांना पण पोषण घेून जात आपण सपरेट
हो आपण मला वाटत की पाणी वाण्या सवय लहानपणापासूनच लावली पाहिजे कारण आज आपण पाणी वाचवलं तर पुढच्या पिढीलाही शुद्ध पाणी मिळेल आणि आणि आपल्या घरामध्ये पण ान घास असताना म्हणजे अंघोळ करताना नळ बंद ठेवलाच पाहिजे म्हणजे ही खूप चांगली सवय आहे
हा दात घधासताना का लोक काही लोक खूप दाग धासत जाता आणि न चालू ठेवता
बराबर हा म्हणजे अशा छोट्या छोट्या छोट्या सवयी मु खूप पाणी वाचू शकतं आणि अनेक गावामध्ये उन्हाळ्या पा उन्हाळ्यात पाण्याची खूप टंचाई असते म्हणजे पाणी भेटत नाही ते लोक म्हणजे दूरवरून पाणी आणावं लागतं
हा आणि जस की काही काही गावांमध्ये तो खूप टंचाही असतो त्याथ लोक किती पाणी साठवतात चार चार चार पाच पाच दिवस पाहून येत नाही त्यांना विचारा
हो पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाणी सांडवणं ही पण खूप गरजेचं म्हणजे गरजेच्या पावसामध्ये पावसाचे पाणी साठवल्याने भुजलाची पण पातळी वाढते म्हणजे आमच्या भागात आता त अतिशय व्यवस् म्हणजे व्यवस्था केली जात आहे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे कारण की स म्हणून ते प्रयत्न केले तर भविष्यात पाण्याची समस्या
हा ते पण आहे आणि आता तर काही ठिकाणी खूप लोक बोरवेल करतात पाणी लागत नाही तर ते त्याच्यामुळे जास्त सगळं हे
आणि पाण्यात त्यांच्याही पण आपण म्हणजे दोन मुख्य कारणे आहेत म्हणजे पाण्याच्या अपव्य आणि पर्यावरणातील पण बदल म्हणे जंगल कमी होत असल्यामुळे पावसाचे प्रमाणही कमी होते म्हणून आपण योग्य वापर केला हवा पाणी आणि पहिले तर कोविड विरी होत्या पण आता तर विहिरी सर्व्या कोड्या पडल्या आहेत
हा नद्या नाल्याना पण पहिले तर बाराही महिने पाणी रा्याहायचं आता तर ते पण नाहीये आणि आता तर असं म्हणजे पाऊस पण पडत नाही तर असं वाटतं की कधी ना कधी पण दुष्काळ येऊ शकतो काही सांगता पण य
विचारपूर्वक वापर करायला ह म्हणजे आपण गाडी धुताना पाप बादली वापरली तरी खूप पाणी वाचवेल म्हणजे पाईपमधून तर खूप पाणी वाया जातं
हा ते पण आणि गरजे असं रोज रोज पण गाडी धुवायला गरज नसते रोज रोज कस आहे गाडी धुवायची पण गरज कधी आठवड्यात ना महिन्यात ना एकदा दुधली तर खूपच आहे ते पण ते पाणी
घेतली तर मोठा बदल घडू शकतो म्हणजे शाळामध्ये मुलांना पण पाणी वण्या महत्त्व शिकवलं जात मुलं जे शिकतात ते घरी सर्वांना सांगता
ते सांगता पण ते कसं आहे घरातल्या लोक जसं करतना ते पण तसं करतात त्यांना किती पण शिकवलं मग ते ऐकत नाही मग आपणच घरात जर व्यवस्थित पाणी त्यांचा करेल ना ते आपोआप लहान मुलं आपल्याप
आणि शेतीसाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे म्हणजे अगदी खरं शेत म्हणजे शेतकऱ्यांसाठी पाणी म्हणजे जीवन आहे
हा कारण शेतीमध्ये पाणी पाणी राहिलं नाही तर मग अन्नधान्य णार नाही आलं नाही तर आपल्याना भेटणार नाही हो आपल्याना पण भेटणार नाही
आणि पाणी वाचवा जीवन वाचवा हे फक्त घोषवाक्य नाही आहे म्हणजे घोषवाक्य नाही पण प्रत्येकाची जबाबदारी आहे की पाण्याचा एकही थेंब वाार जाऊ देणार नाही हे ठरवलं पाहिजे कुटुंबियांना आणि मित्रांनाही याबद्दल जा णे करायला पाहिजे कारण पाणी हे आपल्यासाठी जीवणासाठी एवढं अमूल्य वस्तू आहे ना. खूपच आणि शेतकऱ्यांसाठी तर खूपच आता शेतामध्ये
शेतीमध्ये आपलं काय म्हणत पाणी राहिलं नाही तर मग पीक येणार नाही पीक राहील नाही तर आपल्याना पीक, अन्न भेटणार नाही अन्न भे भेटणार, नाही मग त्यांचे भाव वगैरे ह हे खूप, हा आणि कस ते अन्नाचे भाव पण हे दाळ, तूळ हे त्यांचे भाव बनणारच आणि त्याच्यामुळे मग भाव वाढले का मग आपल्या जे कमी बजेट वाले लोक हायत त्यांच्या बजेट पण सुटेल
हो आणि मला वाटतं की पाणी वाचवण्याचे सगळे खरच आतापासून लहान कोणापासूनच लावली पाहिजे तर आपण पुढच्या पिढीलाही शुद्ध पाणी मिळेल
हा आणि कुठे बाहेर जातो हा कुठे बाहेर जातो आपण त्या पाणी किती महाग भेटत दहा रुपय यांची बॉटल ती वीस रुपयेला भेटते. त्याचा तेव्हा
पाणी पण, हो आपण आता बाहेर गेलोत तेव्हा तिथं पाणी पण खूप महाग भेटतं म्हणजे तेव्हा आपल्याना म्हणजे कळतं की पाण्याची किंमत कितीय आपण घरी असलो तर आपल्याना वाटत नाही आपण पाणी सांडतो पाण्याची व्हॅल्यू करत नाही पण बाहेर गेल्याने आपल्याना पाणीची व्हल्यू समजते. बराबर आता केदारनाथ बद्रीनाथला आपण म्हणजे दूर दूर वर देवस्थान स्थान वर जातो. तेव्हा तिथं एक बॉटल शंभर रुपयाला दीडशे रुपयाला म्हणजे एवढी मॅ मागे भेटतेल
बाहर, बाहेर गेले ना ते आपल एकदम अ अ थंड ठिकाणी ह थंड हवेच्या ठिकाणी तिथे पण तुम्हाला दहा रुप ची बॉटल तुम्हाला वीस रुपयाला तीस रुपयाला अशी भटते. पण, आ म्हणजे खूपच पाणी पण महाग भेटत
हो म्हणजे आपण पाण्याविषयी म्हणजे जिवणाची कल्पनाच करता येत नाही म्हणजे एवढं पाणी आपल्या मूल्यवान असत आहे ना तर आतापासून आपण पाणी जर वाचवलं तर कारण अ आपण आज, आज आपण पाणी वाचवलं तर पुढच्या
पुढच्या पिढीला पाणी वाचवेल खरंच शुद्ध पाणी भेटेल आणि आता तर खूप हा आणि आता पाऊस पण बरबर पडत नाही मग सगळं अ पा हे म आपलं घ काय म्हणता गंध शुद्ध पाणी नाही येत त्याच्यामुळ म्हणून मग हा शुद्ध करून पण आपण पाणी प्यायला पाहिजे खरंच तुम्ही पण पाण्याची टंचाई करा आम्ही पण पाण्याची टंचाई करू हा, हा चालेल भेटू अजून. पुढच्या टॉपिक वर